हॅलो.
आवाज येतोय का ताई?
हां येतोय येतोय, बोला बोला.
हॅलो.
तुम्हाला येतोय का माझा आवाज? हॅलो, हॅलो. हॅलो, येतोय का आवाज?
येतोय का आवाज ताई माझा?
हॅलो. येतोय का
आवाज.
येतोय ना येतोय ना.
हो का तुमचा आवाज नव्हता येत मला आता यायला लागलाय.
हां हां हां
पावसामुळे थोडा नेटवर्क इश्यू येतोय ना.
हां मला पण तेच वाटतंय. बस मजेत, कारण या च्या आधीचा कॉल झाला ना तर त्याला आला व्यवस्थित आवाज. मे बी पावसामुळं होत असेल असं. हम्म हम्म हम्म काय म्हणता. हम्म बरोबर बरोबर पाऊस आता संध्या सगळीकडेच चालू आहे.
तेच ना मग काही चहा वगैरे झाला तुमचा?
झालं चहा पाणी झाला मी तेच म्हटलं, हो ना हो ना. तेच म्हटलं फोन करावं.
हो हो माझ्या लक्षातच नव्हतं नंतरुण.
माझे ना अम- आता मी काल केले ऍक्च्युली मॅडमने परवा ग्रुपवर टाकलं होतं ना,
हो.
हां माझे राहिले होते मध्ये करायचे.
अच्छा!
मग मी काल केले कम्प्लीट सहा. आता अजून चार पेंडिंग दाखवतायेत. आता हे चार केल्यावर परत आता, तर हां ना मग आता नाही आहे करायचे आहेत अजून, पण मग आता हे दहा झाल्यानंतर परत पुढचे येता की काय काय माहिती?
नाही कारण माझं कसं झालं होतं दहाच आले होते, मी त्यात कसं दिले सांगितलेलं आहे त्यांनी आपण काही कॉल करायचे आणि समोरच्याचे पण आपण एक्सेप्ट करतो ना. तर त्या ते पण मिनिट त्यावरती काउंट होतं होते ना तर माझे दहाच कॉल झाले. तरी टास्क कम्प्लीट होऊ गेला माझं तो.
अरे बापरे तुम्ही लकी ठरले मग.
हो ते आहे पण नाही ना तस आपण कस काम कशासाठी करतोय. मग तेवढी कमी झाले ना असं पण आहे ना.
ते आहे.
तेच ना मग.
नाहीरे काय म्हणता मघ पाऊस आमच्याकडे पौर्णिमेपासून चालू आहे.
हो म्हणजे जास्त प्रमाणात की असं थोडासा येतो जातो.
ठीक आहे म्हणजे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही.
हो आमच्याकडे पण तसंच आहे.
हम्म हम्म हम्म
मग कसं आम्ही आता शेतकरी म्हंटल्यावरती मग सगळेच अस पावसाची वाटच बघतय.
बरोबर बरोबर. आणि शेत शेत शेतकऱ्यांना पर्यायचं नाही ना पावसाशिवाय. नाही ना.
त्यामुळे होत ना असे पिकं वगैरे पेरणी वगैर. तरी काहीच नाही झालेली अजून. सर्व शेतकरी पावसा वाट बघते आणि ज्यांनी केली ते सौनामुळे व्यवस्थित पण नाही झालेली.
हा बरोबर आहे ना. ते योग्य वेळेत झाली की तरच मग व्यवस्थित पीक येतं ना.
हो.
हा हा हा. बाकी काय म्हणता? हम्म. नाही आता आज आता उशिराच झालाय जेवणं. त्यामुळे संध्याकाळचं थोडंसं उशीरच होईल आता.
हम् हम्. उशिरा का म्हणजे पाहुणे वगैरे आलेले होते का?
नाही नाही नाही. शाळेतनच मी आज उशीरा आले ना पाच वाजता. एरवी येते साडेतीन पर्यंत. पण मग आज उशीर झाला. त्यामुळे मग आल्यानंतर थोडं उशीर झालं ना जेवायला. त्यामुळे आता संध्याकाळी थोडं रिलॅक्स राहील.
हम्.
ह.
तुमची पण भरपूर धावपळ होत असेल ना. सकाळी पण जायचं म ड्युटी म्हटल्यावर ते तसंच हेच असतं ना. बर्डनच असतं खूप मोठं ते.
तेवढ्या टाइम लिमिटमध्ये झालंच पाहिजे तेवढ्या गोष्टी.
हो ना. आणि पाऊस म्हटलं की तेव्हा जास्त धावपळ हो ते बसेसचा पण प्रॉब्लेम येतो. ह. आणि ट्रॉफिकचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम शाळा जवळ असेल स्कूल तर मग कत नाही.
बरबर बर. त्यात रस्त्यांच्या कामं चालू असल्यामुळे मग
हो तेच होतय. आणि त्याच तर म्हणजे प्रत्येक ठिक आहे रस्त्याचे कामं चालले कुठे असं नाही की तीथे चालू नाही. खूप दिवसापासूनच चालले ते.
ते कधी पूर्ण होईल तेव्ह होईल. आणि त्यात आता पाऊस पडला ना. आता ते रिंगळतच जाईल ते काम.
तेच ना‌.
हम. ते गडबडच होते पावसामुळे.
बाकी तुमचा दिवस तर शाळेत फेमस तर जात असेल मुलांमध्ये.
ह ह. भरपूर वेळ म्हणजे जवळ सेव्हेंटी पर्सेंट वेळ शाळेतच निघून जातो ना दिवसभरातला‌
हो.
हं हं.
छान पण असतं म्हणजे मुलांना नवीन नवीन ऍक्टिव्हटी वगैरे काही ना काही शिक शिकवत राहल का, आपण पण शिकतो. आणि मुलांना पण शिकल्यावरती छान वाटत. जमायला
बर बर बर बर बर बर बर बर
मुल आवडीने करतात.
हो
त्यांच्याकडन पण भरपूर आयडियाज येतात.
हो
कारण प्रत्येकाच विचार करण्याची पद्धत वेगळी असते ना. उलट आपल्याला कधी कधी हा, कधी कधी आपल्याला सुचत नाही ते मुलांकडन आपल्याला कळून जात. आणि त्यांना भरपूर शेअर करायच असत.
हो ते होत तर म्हणजे बऱ्याच जणांच, प्रत्येकाच्या घरचे अस विचार करण वगैरे हे सगळ वेगळ राहत, म्हणजे एखांद गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिको वेगळा असतो ना.
वेगळा असतो बरोबर आहे. आणि त्यांना ना त्यानिमित्ताने अस थोडी बोलायची सवय लागते.
हो
नाहीतर मग काही काही जण खूपच शांत असतात. म्हणजे कधी कधी काय होत, काहींना येत असत. तरी त्यांना अस बोलून दाखवता येत नाही. आणि काही काही इतके बोलतात. कि म्हणजे कधी कधी त्या गोष्टीला अर्थ नसतो अस होऊन जात.
तसही होत. बरेच मुल तशी असत्या. खूप बडबड करीता विनाकारणन‌‌. आणि काहीना माहिती असत पण कस घाबरताात. सांगू की नको. बोलू की नको.
खूप जणांसमोर बोलण्याच काही काही ना धाडच नसत ना. तर, ते शांतच बसतात.
नाही तस तरी आता म्हणजे अस स्कूलमध्येध्ये भरपूर मुलांचस त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीता.
प्रयत्न बरोबर आहे. बर बर बर, मुल पण भरपूर हुशार झालीय. पहिल्या सारखे नाही राहिल आता. प्रत्येकाला वाटत बोलाव.
हो आणि मुलही एवढी विशेष शांत नाहीये. म्हणजे एखांद दोन असता. बाकी सर्व
हो ना हो ना, बोलकेच असतात.
हो
भरपूर त्या बोलण्यामुळे मग त्यांना भरपूर फायदा होतो ना.
हो आणि आता कस म्हणण, आपण म्हणतो अस बोलणारच पाहिजे. आता म्हणजे पहिल्यासारख शांत राहून कुणाचच पुढे लाईफच चालत नाही म्हटल तरी चालेल. प्रत्येकाला बोलण हे मस्त झालय आता. प्रत्येक मुद्दा मांडणे. जे आहे ते बोलणे. कारण की शांत बसणाऱ्याची दुनिया नाही राहिली आता.
हो ना, हो ना हो पण त्यांच माइंड जेवढ क्रिएटिव्ह राहील तेवढ भरपूर काही आयडिया एक्सपोज होऊन जातात.
स्पर्धा च युग झालंय ना आता मुलांमध्ये बघितलं तर भरपूर स्पर्धा चालू राहता
हम् बरोबर आहे ना, बरोबर बरोबर
हुम् बाकी काय म्हणता आजून?
बाकी काही नाही शिक्षणाचं भरपूर काही वेगवेगळं स्वरूप आता येत चाललंय समोर, त्याच्यामुळे मग पद्धती पण त्या त्या त्याप्रमाणे अवलंबून त्यांना शिकवावंच लागतं
हो भरपूर चेंजेस होत चाललाय आता
काळानुसार अपडेट
ते काळानुसार प्रत्येकाला अपडेट राहायला लागतं.
तेच ना पॅरेंट्सला पण, मुलांना पण आणि शिक्षकांना पण
हो
तिघांसाठी पण भरपूर कसरत आहे ती, ह ह ह
ह आता बरेच म्हणजे बरेचसे पॅरेंटच असं होतंय की, मुलांना शिकवलं जातय म्हणजे प्रत्येकाचं कसं झालंय की, माझा मुलगा हुशारच पाहिजे. त्याला हे आलंच पाहिजे त्यामुळे अस मो ठ्या शाळे मध्ये कु काय ही टाकता. पण त्यानंतर घरी आल्यानंत तर मुलाचा अभ्यासच घेता येत नाही, भरपूर मुलं म्हणजे लेडीजचं होतंय.
बरोबर बरोबर
त्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊन जातो.
बरोबर आहे.
आणि बरेचसे मुलं म्हणजे अस काही विचारते नाही क्वेश्चन काही असेल तर, डाऊट असेल विचार मग घरी येऊन विचारता. मग ते घरी आल्यानंतर जमलं नाही की, आईला जमलं नाही की, मग म्हणत तुला येत नाही.
हु हु अअ
बाकी शिक्षकांना असं ट्रेनिंग दिलं जातं ना, उन्हाळ्यामध्येच ट्रेनिंग जात नवीन पोरशण आला की
नवीन पोर्शन आलं की शक्यतो त्यांचं एप्रिलमध्ये होतं. जेणेकरून मग जून महिन्यामध्ये लगेच पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग त्यानुसार शिकवणं सगळं असं
अ तेच ना. चला बोलता -बोलता आपली दहा मिनिटं
होऊन झाले, बरोबर बरोबर. तु- तुम्हाला आता वेळ असेल तर, मग मी एक दोन कॉल करू का तुम्हाला अजून?
हा अजून पाच मिनिटांनी करा म्हणजे मी देवपूजा वगैरे म्हणजे ते करून घेते
होय